हॅलो, हॅलो. बोला.
हा अ आवं, तीस पाच जणाला, किमान पाच जणाला, तीस सेकंद तीस कॉल येते. म्हणजे सहा सास येत, ते. आता मी परत पाहिलं ना. हा. मग, ती पाच जणाला तीस कॉल मनल्यावर, सहा सहास येईन ना ताई.
जाऊद्या तुम्हाला चार केल्यावर मग होऊन जाते. नाही ना. सोळा आन चार वीस होत, है ना
हा. तीस करायचे तीस. तीस करायचे ते. ते, ते वाचले ते तुम्ही न्यूज. पंढरपूरच्या दिंडीला जात त्यानत तीन महीला काल. आ
नाही.
ट्रक, ट्रक गेली त्यांच्या अंगावरून, दिंडीतून. जाग, जागीच ठार झाल्या, तीन. आणि चार जखमी.
बापरे!
अहो, दिंडीला चालल्या हो. ते दा अशी सामानची ट्रक होती म्हणून पंढरपूरची वार करायचीच. काय ब मग आता. पण जागीच गेल्या, तीन. आणि चार जखमी झाल्या. पाहा त्या बिचाऱ्या.
तिथं. बोलायला आता किती काही -काही कोणी काही बोलन, कोणी काही बोलन, कोणी काही बोलन.
हा ना. पाहा ना.
तेच म्हटलं. वारीसाठीच गेलत्या. देऊ बी काही पाहत नाही.
आ त्या लिहिले. लिखित ते जाऊद्या.
तेचय. लिखितय, मग तेच म्हणलं बाई मी, लिखित राहतं देव काही तारत नाही त्याला. हम्म. काय, म्हणता अजून मग. काय चालू
काही नाही. ना बानायला लावली. साडे सात वाजल्या. साडेआठ ला मिटिंगय शारदाताई.
, सगळ्यांना बोललेले.
शारदाताई, पणयत त्याच्यात.
ह्या काय, शारदाताई इथं बसलेल.
त्या पण इथेच
नाही, नाही. त्या नाही ना बाई, नाही तर का इतरले ते मै कॉलून गेल्या. आमच्या गल्लीतय ना, फक्त गायत्रीय.
हा. हाव का.
गायत्री तुम्ही. आमचे बि गल्लीत ना, इकड मीचय. आणि मग मागं आत्ताशी म त्या रेखा खांबाटच्या, बस मग. नाहीतर इकडं, आमच्या गटातलं तर कोणीच नाही. मी एकटीचय, आमच्या गटातलं.
गटातले दोनय.
घेतलेच नाही, तेनी तिनं नंतर. नंतर माणसांचे बी केले बर का तिनं.
हा घसकले माणसांचे ते सतीश लोंडे तु म्हा सांगते ते दिगंबर च लहान पोरग सौरभ आहे र रे पुर
शकुून मंगल
हो का
हम् तिचे तिचे रिलेशन रिलेशनशिप मधलीच घेतली तिनं नंतरची
हा
तिच्या तिच्या रिलेशन् शिप मधले घेतले तिनं हम्म
ते पण सगळे बर का
हा अर बा आपले सगळे पाहून ये रावळे व
न न ननाचीरगी ये नामतो मला सांगत होती मी
अ तिच तिच्या बहिणी बहिणी तिच्या तिच्या आई तिचे मेवणे सगळं घेतलेलं आहे लगे टोटल आता तीथिची जाऊ तिकडे जाऊ बी ये जावच ते रेकॉर्डिंगच चालू आहे त पूजा म्हणे मी फोन केला त्यानी त्यांच्या जावाला बी अ तर ती म्हणली म्ह मी र अकॉर्डिंग करून राले नंतर मला कॉल करा तर नंदा तईच्या कराच होते ना तर मग तिचे तिचे सगळं पाहुणे आहे बहिणी बी आहे बहिणी का घटात आहे का
हो ना हो तिला ते मैथून गेलं ना समजा कोणी बी चालून घेऊन घ्या घेऊन घ्यानल की पहिले तिसरा नंबर लावला
अ त बहिणी पण मग आपल्या गावातलं इकडं गटात नाहीच आहे ना तालुक्यात तुलतबाद तालुक्या आल्या का तालुका्या गटात आल्या काहीच नाही ना तरी सगळं गनगत घेऊन घेतलं ती ना आणि तिचं ते भाऊ त्या अक्का अलका अक्का ब आहे
ते सगळे आहे घरातले पाचे जण आहे म्ह
सगळं सगळंच नंबर टाकले करीत या सण पण मगा टाकून दिले बाई सगळं
माती ना का घरातल्या घरात सगळे एकमेकांना त्यांची त्यांची क कॉल बी करून दिली अस
केलंय झालं म्हणे त तिच्या पावाने तिच्या बहिणीला लावले तिच्या ब नंदा लावलं बोलल का आपण बोलत नाही का आता नंदाला बहिणी लावून फोन तशी लावून होऊन गेले तिचे त्या त्यावेळी माग मी कॉल केल तिला तर म्हटलं तुम्ही कोणाला लावल म्हणे मी माझ्या बहिणीलातेनी लावली म्हणे
हो तिनं सगळे तिचे तिचे घेरून घेतले आणि ति तिचे करून घेतले तिला कोणा आला म्हनायचं काम नाही उचला करा का काही स्वतःचे
आणि तिच्याकडे कसं दलं होत तिच्याकडे त्या मॅडमनी ना ग्रुप ऍड करायला दिलेलं होतं मग तिच्याकडे होतं ते ग्रुप ऍड करायचं ना मग तिनें सारेच माणस घेतले ना तिचे तिचे
मग डिलीट होऊन गेली याच्यातून परत आता काल आली
हा ना डिलीट चालती मग म्हणून म्हणल मी डिलीट चालती मला काय आटलं मग मी मनावर घेतलंच नाही बाई ते डिलीट झाल्यावर
दिवी नाही घेतलं बा या स काही
कालकवून आली ती ती काय म्हणती ती भावना ननमनी शला दुस मेंबर घेतली म्हते अडकेली
आता काय शिमंगीची हे झाली का तू कसे केलं त्यांनी तसे केले मग तची डोक ह आता शालिक काय
मला डायरेक्ट म्हणती ना बंद झालं म्हणे ते बंद आहे म्हणे सध्या ह बरं कुठं बंद आहे, चालू झालं ना माझं.
तिला बोला होता तस
हा आता तिला तिथं म्हणते ना काऊ म्हटलं तर म्हण तिला तुम्ही तर बंद जाता. मला सगळं टस्क आले म्हणून अजून तीन आले म्हणून हाव ना खरंच ना तीन आले ना मला.
हौ
याच्या अगोदर नंतरच्या आता तिनबी आलेले लकीताय माझ्या यायाच्यावर
म्हणायचं त बाराच
आता मीटिंग मध्ये म्हणते ना मग ती घ्यायची ना मग पाहु, रूमचं बी काढून पहा मग ती रूम आहे म्हणून विषय काढून पाहू मग
ह ना
हा मग ते रूम साठीच राहिलेले, नाही तर मगच सगळं भेटणार आहे भांडीन तेन
हा खरं असल्यावर महिला पण यायलाय कारण त्या नव्हत्या तेवढंच ऍक्टिव्ह वाटत ना
अगं मग कसं राहत स्वतंत्र रूम असली का आपण कधी बि घेऊ शकतो आपल्या आपल्या हेच्यात अ लावून जाऊ शकतो आता हे पाहा. मंदिरात ये ना मंदिरात आता प्रॉब्लेम असल्यावर बाहेर जाईल का? नाही जात ना.
हम्म
तर मी सुद्धा आता जाणार नव्हते, पण मग ती काय म्हणे बाहेर घेऊ म्हणे.
हम्म
तिला पण ना काही प्रॉब्लेम तर मग ती म्हणे बाहेरच घेऊ. त म्हणलं बाई मारुतीचं मंदिर आहे, आपण काही येणार नाही काउ बाई.
ह
रिकम कोळ हातान पाप करत्या तिथं जाऊन. दुसरं गोष्ट वेगळी मंदिरात कसंय ते मधी चांगलं वाटतं ते आपल्याला
मग आपल्यास
आणि आन आता हे रेकॉर्ड ते कागदपत्र सगळे राहते ना पैसे याले फक्त ती आपल्या आण नाही ऑफिस राहत सर येऊ शकत्या, सर होती तर बसू शकत्या, मग आपल्याली याच्या कड घ्या, त्याच्याकड घ्या याच् घ्या पुढच्या मागा, त्याच्या पुढच्या मागा, त्या सोसायटीत त्या दिवशी कसं झालतं? त्या माणसाला आले त्यांना मी बसाच होत आपण म्हणलो आमचं चालू आहे. आंजुताई कश्या म्हणे मग आमचा चालू आहे.
हा
आंजी ताई बोलल आंजी ताई चं आणि तिचं मग जमत नाही.
ह एक मिनट बी नाहीय जमत रे व
एक मिनट प जम ती बोलणार आहे डायरेक्ट आणि तिला ते आवडत नाही. हे आंजी तर डायरेक्ट बोलत काही पी
डयरेक्ट बोलती आणि ती पकडल्या जाती.
हा आणि मग तिलाच वाईट करता ही अशी बावळी म्हणूनशी
हा आता मी वारका तला म्हणल ना लिपिकाचं आहे. तुला बोलवेल तिथ मि टिंगला ठीक आहे ना मग मग काम पडेल माझ स्वयंपाक कराचा मग आज म्हणालती आता ब
पण ती येते मागून येतीआवरून -सवरून
हा तिने टेन्शन घेत घाबरत -बिबरत नाही, कोणाशी काय घेणं -देण नाही. कि तिच् - तिच्या वेळेवर ति जेव्हा कामावर होत तेव्हा लैतरीि आत बिलय, हम्म नाही तेच नामा बरे माय तुम्ही झाल्या रिकमले फिरणं लागतं का बाई त्याला
अरे बाप आता मला कळू राहिलं बाप माया्याकडून नस आलं
हा भाई मला बी म्हंली ती काय खरं आपण घराच्या बाहेर नि घत नाही आणि ते लईन नाही आता ते सर पण कधी बी टाकत इथं मिीटिंग आहे इथे यावं लागून आता आज बी कोणा पाहिलं तुम्ही त्याच्यावर
हम्म आज बी त्या सावंगीला गेल्या होत्या
आज बी सांगल गेले आणि अठ्ठावीस एकवीस तारखेला काही अ संभाजीनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही बने का नाहीतर मग मानधन होणार नाही लगाशी धमकी दिलेली त्यांना मग आणि आपलं कस काय सोडून जातयेत काय सगळ
बर झा आल भट हम्
बरं बा ते त्यां हिडणार आहे त्या मोकळा आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही
ह नराज बोलतो
आर ना तईस कटली
हो टन्सन बोलतो ना पण त्या काय काना मागं टाकून द्या त्या करत राहत्या करत राहत्या
हा त्या त्या तापडी शकात कामाला शकात लावरून घेत त्या फिरत त्याच्या आता तावरून घेत पेरा त्या तर त्या म्हणत मी आताक्त तर दोन चार वर्ष करणारे बाकी माज पूर छटे तोोक जाऊ दे बण म्हणे माझ म्ह तुमच्याकड फिरलं बी नसतवर तुम्ही मिीटिंगला बी इकडं जाय झोपडपट्टीवर जाय इकडं जाय तिकडें जाय आता ते फेस कॅप्चरला बी किती फिरावं लागलं त्यांना
हो रात्री रात्री नऊ नऊ दहा दहा आला फिरल्या ते रात्रीच्या
आवेही ना आपल्याकडून नसत झालं ते
ह काल
हम्म काय म्हणत मग तुम्ही लावणार एक कॉल मला आता
बाऊ का बाऊ का मग चार करून घेते
लाव म
अरे मग मोकळून जाऊन लगेच मीटिंग ला जावं लागेल ना
हा माझे झाले का मग तुम्ही करून घ्या चार मग तुमची वीस वल आहे ना हा बरं ती सांगेल बिल इ तेे चालन मग ठेवते मी लावा